हॅलो.
हॅलो.
हा बोला.
आवाज येतोय काय?
हा हा येतोय येतोय
हा हा आहे आहे.
बर काय चाललंय तुझं? आली पण ती शॉपमध्येध्ये गेलीय ना.
हा हा हा. आमच्या हिकड पाणीच नाही आल.
आलेल नाही का?
काय सांगतेस.
पाहणीच नाही तीन दिवस झालं.
अवघड आहे पाण्याचा खूप प्रॉब्लेम होतो.
हो ना.
पाण्या सगळ कस कामांसाठी पाणी हवं ना.
हम्म.
आमच्या मम्मीने पण रूम घेतलाय ना आता. हा मम्मीने चे चेंज केलाय ना रूम. त तर ते तिथे पाणीच नाहीये.
हम् हम् हम कुणिकडे घेतलेय.
ते जुनी सांगलीतत होती ना राहायला. जुनी सांगलीत न. म्हणून कि घेतले तिने. तर भोकर ना आठ हजार रुपये दिले. आणि मग रूम घेतलाय तो. रूम पण कसे आहे आधी ऑफिस होत तिथे आणि रूम अस सर्व स्ट्रेट आहे.
हा हा ह.
म्हणजे असं उभ आहे लांबीला आहे. रुंदीला कमी आहे.
हां.
आणि राहिलो तिथे मी गेले होते ना दोन तीन दिवस तर.
हा हा.
पाणीच नाही तिथ.
पाणी नसल तर लई अवघड होते.
चार दिवस झाला पाणीच नाही.
बापरे आम्हाला पण आत्ता सांगितलेलं की येणार करून पाणी पण अजून नाहील.
पाहिज.
बाकी.
मी काय म्हणते तुम्हाला नदी जवळ आहे ना. पाण्याच व्यवस्थित पाहिजे तिथे तुम्हाला.
हा ना सगळं उलटं आहे ना त्या पाटणमध्ये पाटणमध्ये पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे.
उलट पाहिजेल आता बघ. तिथून दोन किलोमीटर अंतरावर आत गावामध्ये. नदी आहे. त्यामुळे पाणी. पाणी आम्हाला येतं एक तासासाठी येतं. म्हणजे आता बघ कालपासून अ सकाळच यायला लागलंय. आणि पंधरा दिवस एक ते पंधरा तारखेपर्यंत. संध्याकाळचं येत सोळा तेतीस एकतीस किंवा एकतीस तारखेपर्यंत आपला सकाळचा असतो. पण आता काय. पूर्वी पूर्वी होत नदीच जरी गाव असलं ना. तर पाण्याचा प्रॉब्लेमच होत पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता आम्हाला. आणि तुला सांगत बग अ काय ग त सण. अ पाडवा. पाडवा झालं की नाही. म्हणजे पाडवा तो. तो पाडवेच्या सणाला ची तरी धमकाच पाडलास ना चार पाच दिवस. मग ते मग जायचं. आप इकडे तिकडे कोणाची बोर असेल त्या नाही तर शेताते पंपावर.
ह ना मला अस वाटालय आता. जर पाणी आलं रात्रीपर्यंत तर हेचालं बोरिंगात झालं.
नाही मग बरोबर आहे मग बाकीच्या गोष्टींसाठी पाणी लागत ना. आमच्या आईचे पण आमच्या आईचे पण खूप हाल होत. पाण्यासाठी खूप चिडचिड करते ती फोनवर. तिला कळलं नाही तिने अशी रूम घेतली आठ हजार रुपय. तिले पकरला तरी असला रूम घेतलाय पाणीच नाही घ्यायचं नाही. चालूच असते तिचा.
आठ हजारामध्ये नवीन रूम निघली.
बोकर बोकरसाठी ना एजंट
हा
तर तिथे तसं पटकन मिळत नाही ना मग तसल्या एजंटला सांगितलं मग ते शोधून देतात पण ते चार्ज करतात होय ना पैसे
हा ह हा कॉल असा स्पीकर वर नाही का येत टाकता
नाही ते मग मोसाईचा आवाज हे होईल येणार
हा
झालयं आजून पाच मिनिटं
काल रात्री नीटचा रिझल्ट लागला
हा ना हो तेर सरांच पण एक पाडलय
लागल्याव आणि इतका रात तरी
प्यात ते आता ते ऑनलाईनच आहे ना सगळं
तु काय एश एश एष्टीनच हे जाते ना तिकडे
हो
ऋणू आणि तू भेटत नाही का
भेटलेला की आज पण
हो का
ह आजपण भेटलेल आज मी कॉलेज कॉलेज वरती गेलेली ना
हम् हम
मग दोघे जण सोबतच आले एकत्र फक्त बस येतील मी तिजा जागा पकडलेली आणि ती आमच्या इथ कंडक्टर पण सांगितलं की थामखणी येतात तांबवेच्या पुढची बसा मग ति शेजारीच गाडी आलेली मग शेजारी हम्म
नाही तर तिच्या आम्ही पण बससाठी थांबलो ना तेवढ्यात मला ही सांगतच होती असं मम्मी काय तर
हॅलो हॅलो हा बोला कि तेवढत काय
आवाज येतोय का
हो येतो की
हॅलो हम् बर
तेवढ्यात
तेच म्हणलं कंडक्टर म्हणलं त्या दिवशीशी तू ते कामला भेटले होते ना म्हणले सुट्टे पैसे असेल तरच चढा म्हणला बस मध्ये
हो एक रुपयासाठी पण ठेवत्यात एक रुपयासाठी म्हणतेत की एक रुपया ना उतरा
असं नाही केलं पाहिजेल ना पण
आत्या तुझं कार्ड आहे का नाही ते बसच
सॉरी हा
हॅलो
कोणतं ते आता नवीन काढलं हा नवीन काढलं ते का?
हा तु जरा क्वीज काय?
त्याजा युज हे करायचंय त्याला त्याला रिचार्ज मारायचंय.
हे कार्ड असं का होत ते
तुझा आवाज ब्रेक होतोय.
हॅलो.
हा त्याला रिचार्ज करायचंय का? कार्ड रिचार्ज करायच आहे हो.
हम्म हम्म हम्म.
रिचार्ज मारायचा शंभर रुपये तरी त्याच्यावर रिचार्ज ठेवायचाच आहे. पाच वर्ष चालणार.
हम्म बरोबर दोन हजार तीस का एकतीस पर्यंत
हा. बोल बाकी
बात नाही करून आता काय करीतो.
काय गं.
दादा दादा काय शिकतोय आता
दादा हे डिग्रीला आहे ना मग इलेक्ट्रिशनचं साईट आहे ना त्याजी
हा ते आमच्याच कॉलेजमध्ये होता ना तो पण
हो.
हा मला मृणाली एकदा म्हटलेली. की डिप्लोमालाच होत म्हटलं. प्लेसमेंट ला वगैरे मग कसे क्वेश्चन विचारतात असं विचारायचं होतं मला
त्याचा आता तू त्याला कॉन्टॅक्ट कर. नंतर मी विचार सांगेल तो तो पण आता इथं नाहीये बाहेर आहे सांग.
झाल काल रात्री लिस्ट लागलीय पुण्याला पुण्याची कंपनी होती तिनं फॉर्म सोडलेला फेब्रुवारीमध्ये ट्वेंटी बाय स्टुडंट्स पाहिजे होते त्यांना आपल्या कॉलेजमधनं गव्हर्नमेंटमधन कराड.
मग ती एक ते दीड तासासाठी ती लिंक आहे ती व्हॅलिड होती. आणि ती लिंक झाली क्लोज आणि त्यानंतर मी बघितलं पण त्याचं पॅकेज आत्ता काल अ लिस्ट लागली त्यांची मग त्यांच्या आता इंटरव्ह्यू आहेत सव्वीस, सत्तावीस, अठ्ठावीस, एकोणतीस पाच स्टेपचे इंटरव्ह्यू आहेत ते त्यांचं पॅकेज आहे ते फाईव्ह पॉईंट फाईव्ह टू सिक्स पॉईंट फाईव्ह आहे स्टार्टिंग म्हणजे थर्टी टू थर्टी फाईव्ह पर मंथ
अरे छान की
हा ना पण मी फॉर्मच नव्हता भरला मला लय वाईट वाट. म्हंटलं जाऊ दे फर्स्ट चान्स होता मला कळालं पण नाही आणि प्रिपरेशन ला टाइम पण भेटेल.
नाही नेक्स्टटाईम मिळेल तुला
हम्म सगळ आता ट्राय करायचं. काही नुसतं शिकून शिकून पण उपयोग नसतो एक्सपिरियन्स मॅटर करतो जास्तीत जास्त
हो.
हम्म.
पाहिजे ना आता
माझी मम्मी नुसती मागं लागलेली की डिग्री कर डिग्री कर. पण डिग्री केल्यावरती माझं एज किती हो ना तोपर्यंत डिग्री झाली होईपर्यंत माझा एज हो ट्वेंटी थ्री
मग त्यानंतर लगेच लग्न केल्यावरती मी माझी लाईफ कधी जागू तिला कधी हॅप्पी ठेवू हाय कनी ओ
बरोबर बरोबर आहे बरोबर आहे
जर्नलच डिग्री करणार आणि आपण दोघे मस्त राहायचं लोड नाही कसला तिला पण जरा रिलॅक्स पोरगा नाही म्हणल्यावरती आपणच करायला पाहिजे
घ्यायचीच काय घ्या
हम्